हॅलो हा हजार रेपर चालेत तुला ते पाठव मला मग
काय
अरे परच आलात काय तुला पैसे
कुठला तेपर् जा
स
हे अजून टास्क केल्यावर पैसे येणार अजून टास्क तीस कॉल करायचे दहा दहा मिनिटाच मग येणार
अर्धा मिनटात तस
हम्म
दहामनल्टे वाजात य
होय दहा मिनट चालू ठेवायला पाहिजे.
त नॉर्मल फोन उचलल तर,,
ते चालू होतय सगळं बाकीच..
म नॉर्मल फोन उचलवर हे होल्ड पडत नाही. कुतरऩऽ
णाचा फोन आलाय?
प्रमियम. हॅलो.
हॅलो.
हा, जेवालोय,,
हम्म,, हम्म,
किती रुपये मिळत्यात.. काय?
आता् हत्या टाइमाच, काय दहा मिनटऽऽ ला ह्या टास्क च, कॉल च, किती तरी हायत,, माहितीऽ‌ नाही आता बघायला पायजे.. तिथे आलं नाही,, अंदाजे तेराशे,, तेराशे चौदाशे,
अ बा, बा एवढंऽऽ
तेे,
हो,
अमम मला सांग कि, मी मी करत बसतो. मला सांगी मी मी करत बसतो म असली,,, अं
आ कूणाचा नंबऽऽ
वण झाग का नंबर कोणाच घेणार म्हणजे? फोन नंबर,,
दोन, दोन अडीच लाख रुपये कमवलोय मी आदित्य.
काय सांगाल्यास,,
होय,
किती?
मी काय घेतलोच नाई,,
हेच्याे आयला,, हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो,, बोल की,
घाटलेलीच कि ती,,
काय घातलो नाही,, झिरो रुपये.
मग कुणाचा नंबर घ्यायच, कुणाच घ्यायचं, कार पप्पा मीच घेतो.
सगळ्यांचं मी घेतलोय, पप्पा मम्मींच सगळ्यांचं घेतलोय.
आणि कोणाच तर घेतो की,, सीम कार्ड नविन घेतो.
हम्म, किती येणार आहे ते,, मग, एकट्याचच केलं अस तर तुला किती?
बग की,
हम्म,, ते काही लगेच, लगेच लाऽऽ तास नसतय, दोन महिन्यान, तीन महिन्यान असतय.
एकदा केल्यावर आता किती एत्याय लगेच मऽऽ
आता तिथं बक्की तुझ्या दिसे ना काय साईडला पेमेंट्स मध्ये किती आल्यात
एक मिनिट याला स्पीकर वर पीकर व टाकायेत नाही वय
नाही येत नाही
ऐक मिनट चालू ठेव कुठेअँप मधून बाहेर जाईना की
जाईना
एंड कर म्हणतय कॉल
आं
नको थांब थांब मग बग मनस
तुझ्यात दिसत नाही हो हॅलो हॅलो हम्म माझ्यात दिसत नाही तेच म्हणालोय किती येतय
प्रत्येक टास्क च वेगवेगळे असत्यात रे पेमेंट
तरी अंदाज सांग
अंदाजे आता एका पर्सनच किती माहिती आहे काय दोन तीन चार हजार पर्यंत
मग ते काय टाइमच न्हव आत्ता एक चार हजार मग दोन महिन्यान चार हजार हं
एका पर्सनचं चार हजार दुसऱ्या पर्सनचं चार हजार हा
मी तर नवीन सिम घेतलो म मझ किती चार हजार आहे ना लगे
लगे नाही ते टास्क कमप्लीट केल्यावर येना
कंपललीट लगे करायचं न्हव
जर टाकायचं नंबर तेन त्यांनी पाठवत्यात मग करायचं
मी सिम कार्ड घेऊन देतो तुला असं एक तू करून दे की मला
बर बर
हम्म
घेऊन दे घेऊन दे बरं बर
इतन घेेतो तु इ सिम कर की,
काही सिम,
म्हणजे इ सिम केलीस, की नाय तुझ्यात इ सिम ऑप्शन आहे असतय,
हा,
सिम कार्ड लगेच ऍड हुतय तेज्यांत, आणि ते गालाय लागत नाय फोन मध्ये
होय?
हा ऑटोमॅटिक हुतय,
हम्म हम्म,
हम्म
नाही तर, तुझ्या दोस्तच कुणाच तर,
कुठ न मागव, कोणाच विचारत बसायच. त्या नंबरवरन फोन करा, पाजी काय आणि,
नाही पहिला ते वाचायचं, टास्क असतात अस तेनी शब्द, ते छोट छोट ते रेकॉर्ड करायच आणि, सेंड करायचं
तेच सांगालोय तुला देतो घेणा तुला माहितेय सगळ. पैसे घेऊन म सु मला द्याचहाय.
कुठला?
हपता भरायचं.
कुठला हप्ता,
काढलेल त्याचं,
मद,
ते करून देे म्हणाले, म ज सिम द्यायला. आता माझा याचा एवढं म्ह केलं, ना तुला मग आत्ता आणि तेराशे रुपये यायला लागले तुला.
अजून तीस, कॉल झाल्यावर येणार.
तीस कॉल, एका माणसाचं म्हंटलीस की मला.
एका माणसाचा तीस वेळा कॉल करायचा, दहा दहा मिनिटाचा.
मला तिथरा कॉल करायच मी,
हा,
हे आता का पहिलाच आहे, म्हण अवघड आहे न म्हणजे पुढचा आहे म्हण अवघड आला सवप्, नव्हत.
पहिला सोपं होतं, नुसतं मराठीमध्ये शब्द वाचायच होत.
कुठन कोण सांगितले तुला ये,
कॉलेजमध्ये होतं आमच्या आलेलं.
हम्म तू एकटीच करते वाटत, हे का सगळीच करतेत?
हे कुणाला सुचलं नाही मी एकटीच केलो एक दोन. घा तिघांना सांगितल कल्याणीला, असं त्यांना पण एवढ काय नंबर घेतले ने, मी जरा साठ ऐका ऐंशी नंबर झालतीत. सगळ्यांचं दोन चार, दोन चार हजार म्हटल्यावर,
सांगू नकोस बघ आमला, वर काढायचा घालायचं तेवढे सांग.
तुला सांगितलं. सांगितलेल तुला तू काय लक्षात,
मला का सांगित नाहीस, तू तू नंबर माझ घेतलास म मला सांगितलं नाहीस मला माहिताय की.
नाही तुला सांगितलेल आदि, ते तू काय लक्ष दिला नाहीस, हे खोटा आहे म्हंटलंस.
तू पैसे पैसे मिळते, ते कॉलेजमधला हाय रेफरच असलं सांगितलं होतस
होय काय बर बर.
पैसे म्हणजेच म्हंटले असतेस तवाच गेलो असतोस हरकुल लग्या.
आता किती मला दोन लाख काय अडीच लाख रुपये मिळालत बघ. त्यातला दोन लाखच पावती केलोय दोन लाख, पावती केलंय आणि पन्नास हजार इकड तिकडं संपलं. नाही नाही तीस हजार त्यातलं मम्मीला दिलो. आणि दहा हजारचा आणि पावती केलो आणि इकड तिकडं वीस हजार संपलं.
ह मोठा आणि अक्षयआन देतो ते वेगळाच.
हम्म
अक्षय तर मिळवतोय का वर्षाला? एवढं मिळवल्यास कधी प किती महिन्यात मिळवली?
कधी माहित काय? एकदा मी आलतो की तुझ्याकंड सगळ्यांचा ओटीपी घ्यालतो बघ
झालं आता वर्ष.
वर्ष झाला असल सोड. ते वर्षभरात सगळ्यांचाच जरा जरा जरा करत
हम्म हम्म
हम्म ऑगस्ट म्हण्यातच बघ गेल्या ऑगस्ट मनतच वर्ष ह्या ऑगस्ट म्ह्यात होौते गेल
सवा दोन लाख आ किततला
जरा जरा यायच्या रे टप्प्याटप्प्यानं कुणाचं केलंय तसं येणार ना सगळ्यां दोन दोन हजार दोन दोन हजार असं
हा हा मग गेल्या ऑगस्टला पावती के तस म्हणजे त्याच्या आ चालू केल तस
त्याच्या चालू करत कॉले आच आमच लास्ट इयर होत त्यावेेलाच आल त्यानी कॉलेज मध्ये सांगायला हे काय टेम्पररी आहे खरं काय परमानंट नाहीय
करी बंद पडू शकते
कधी बी बंद पडू शकते नाही तर ते टास्क चालू असतात खर त्यां त्यांनी आपल्याला
म्हणजे प्रत्येक वेळी तुलाज येत असं नाही
नाही त्यांच्या कुठला ग्रुप काढते त्याच्यात आपण लिंक देऊन जॉईन व्हायला पाहिजे मग आपल्याला मिळत तास हम् तुला लिंक पाठवलेल त्यास फॉर्म भरायला लागते
सांगाल म्हणून एक क्लासीम घेऊन जेतो माझं करून दे एक दोन ना मला अ अडीच हजार भरायच आहे अडीच हजार करून दे फक्त
वारडातल्याचा सगळ्यांचा नंबर घेत म आता गुणार वरच्याली तोपर्यंत वरच्या खाली विक
ते नको विक बरो आता गाडीतलं ढडच गट चय मुगाय माहिित नाही का ला
गाडीच काय चालू आहे
ऍक्सिडेंट झाला परवा गाडी नवीनच घेऊन घेऊन चालूय मागाला त्याला रिपेअरला ला साठ हजार खर्च आहे परवा माझा ऍक्शन झाला तोंडाला लागली त
हा मग त्याची गाडी घेऊन गेल तस.
याच्यात काय रूतीकच आणि मी
तो पण होता मग चालवाल त फन
मी एवढोच तोसावालता आ माझ्या आ तिला लगेच. गाडी धडकली एक मिनिटात
ह् दहा मिनट झालेय कॉलकट करतो जाऊ.
हा.